हाय, आ काय करायलायसा?
काय नाही बघ आता तुझ्यासंगच बोलायसाठी फोन केलाय.
हम्म. जेवण झालं?
झालं. इकड इकड कधी येतायसा म येणारायसा.
आता, दिवाळी.
दिवाळीत.
हा तुम्ही इकड कधी येणार हायसा?
अ आम्हाला सुट्टीच नाय आता, दिदीचं ऍडमिशन कधी हुतय? काय अजून माहिती नाय. मामा आता लगेच नाही म्हणत्यात, मग कधी येणार आम्ही?
हम्म सांग सांगते मं हा
आता तू, तू तेवढ मामासनी सांग.
हा, सांगते की
काय?
हो.
मम्मी काय कराय लागल्या?
मम्मी भांडी घासाल्या.
भांडी घासाल्या व्हय.
व्हय.
हम्म सकाळी शाळा लवकर आवराय लागतंय. डबा, तुझा डबा, मम्मीचा डबा पप्पा सकाळी कितीला येत्यात?
पप्पा आठ वाजता येतात.
येत्यात व्हय. हूं हम्म
हा
मग काय म मला वाटतय मम्मी यायचे मम्मी आल्या गेल्या नंतर येत असशील व्हय की नाय?
हो.
आणि तू तू पण जात असशील
मी साडेसातलाच जाती.
अ तुझ्या पाठोपाठ मम्मी लगेच जात असल.
हा
हम्म आणि
आणि काय नाय बघा.
म म मम्मीला जरा मदत करू लागत नाही भांडी घासायला.
घासते की कधी कधी तर
कधी कधी तर रेंज नाय काय तुला
प्रीती दिदी काय करायल्या
ती हाय बघ बसल्या.
जेवली
काय करते हे जेवली. हे ते बघत बसायचं. काय तर करायचं.
हां
काय करत्या दुसरं
काय नाय बघा
आता अजून ऍडमिशन नाही चालू काय नाही कॉलेज चालू नाही आता काय करायचं बघ
हा हा
मगा पासन विघ्नेश भायां बसलेला की इथं विघ्नेश भाया बरोबर बोलतं बसलेलं ते आणि मी
हां
असंच काहीतरी, काहीतरी बोलून सलू काकी जर आलत्या, सगळी बोलून स त्यामुळ मगापसन केला नाही फोन.
हा!
म्हंटलं आता कराव.
हूं!
म्हनून आता केला.
हा!
म संध्याकाळचा अभ्यास करत्यांस का नाही का जागत नुसत्याच बसत्यांत.
अ करते की.
अभ्यास करत जा मम्मी सांगते, अभ्यास करत नाही पोरगी अभ्यास करत नाही, म्हणून.
हां!
अभ्यास करायचा ग घरातले काही कामं येत्यात करायला, अभ्यास यायला पाहिजे की.
हा होय!
म! आणि काय म्हणतेस.
आणि काय नाही बघा तुमच्याकडेच.
आमच्याकड? आमच्याकड काय नसतय. मामा गेलेत नाईटला.
हा!
आता सकाळी येत्यात, जात्यांत सव्वा सात साडेसातला काही येत्यांत आठ, साडेआठ, पावणेनऊपर्यंत येत्यांत, तोपर्यंत स्वयंपाक आवरायला ते सगळां
हा!
मामासनि जेवूण म झोपत्यांत पाचला उठत्यांत. त्यांचं टार्गेट.
आ!
त्यां पाणी बिणी तापून ठेवायचं पाणी गरम करून आंघोळीला. मउठून आंगोळ करत्यांत. आणि जेवायच, न आणि जायचं नाईटला परत. असं चालू असतय. म सुट्टी नसत्या. शुक्रूवारची एखाद्या शुक्रूवारी अर्धी मिळते एखाद्या शुक्रूवारी नाईट केलेले असते त्यां वेळेला मिळतच नाही, येऊन झोपत्यातच.
हा तुमचा आवाज खरखरतोय.
खरखरा लागलाय.
होय.
बघ आलाय का नाही.
हा आत
आला काय ते एक पाप पावसाच्या वात वातावरणामुळे कनि ते हे हूंत ग.
आमच्या इथं त किती पाऊस पडलाय काय सांगू तुम्हाला?
लयी पाऊ आज पाऊस होत तिकडे लयी?
होय!
इकडे दुपारी जरा पडलाय ब किती बा साडेबारा बाराच्या दरम्यान पडलाय त्याच्यावर नाही पडलेला परत पाऊस एवढा लई न्हाही.
नाही आमच्या इथं लई पडला पाऊस.
हम्म आता एखादस आली नाही जवळ त्यामुळं. एकादशी मूळ. पाऊस तुम्हाला बघायला भारी मिळते नाही का तिकडं दिंड्या बिंड्या तिकड बघायला भारी मिळते का नाही सगळे.
होय.
बघकी मामास लागले जाऊया आपण जाऊया नाहीच म्हणतात. आता नाही मग नाही आणि दोन वर्षी नाही असंच सांगतात सगळ्याच हा तू सांग तुझं ऐकत का बघूया काय तेवढं.
हा
मम्मीने सांगून सांगून झालं ऐकलं नाही तुझं ऐकतात का बघूया. काय?
हां.
हो का नाही मधुरा भैयाला पण त्या दिंडीतन न्यायचं नाही का. चार तारखेला.
कशाला झोपलेलं ते घरात.
हो काय.
हम्म
काय नाही.
तब्येत
म तुमचं माझी आहे बरी, तुझ कमी आलं काय तापतेन ताप आलता म्हणालातीस परवा? इथन गेल्यावर आलता काय कवट्यातन गेल्यावर?
होय.
पाणी इकडचं तिकडचं पाऊस.
हा.
त्यामुळं. होते का पाण्यामुळ त्या नव्हतं नी. इकडचं तिकडचं बदल सदल पाणी आणि काय तुझं?
काय नाही बघा आता झोपायच अकरा वाजलेत.
म उद्या आता एवढं एवढं चालवलेलं म्हटल्यावर सगळ्यासनी सुट्टी द्यायची नाहीव शाळेला देतील कनी.
बघा की
पैश मिळालं. सगळं म्हणजे जेवढी आता विद्यार्थी हायता तुमचं पहिली पासून दहावी पर्यंत सगळी नेहलती?
अ नाय पाचवी, सावी, सात वी हे तीन नाय नेहलेले.
नाही व्हय आठवी, नवी, दहावी
हा आणि पहिली दुसरी
आसं कसं?
आसंच केलेलं कारण की मधल्या हेचं आहे ना त्यांचं झालेलं म्हणून
झालेलं व्हय पहिली दुसरीची काय चालत्यात ग एवढ्या लांब?
हा त्यांना गाडी गाडी केलेली ओ.
तरी पण एवढीबला गाडीतन न्यायची म्हटल्यावर कंटाळत्यात ग.
हा....
कंटाळत नाहीत व्हय...
हुं पण लय भारी दिसत होते छोटी छोटीच....
छोटी छोटी व्हय तू लई मोठी हाईस व्हय.... अं तू मग त्या बारक्यांच्यात जायची नाहीस काय?
कशाला मॅडम म्हणल्या तू कशाला इथ आल्यास?
असं म्हणतील काय तुला मॅडम? तू बारक्यांच्यात मोठी कशाला आल्यास?
हा....
आता आता शिक्षक दिन पण असतोय बघ त्यावेळेला पण भाग घे शिक्षक दिनला....
नको बाबा....
का ग?
आमच्या हेला नसतय...
का आसतय सगळ्या शाळेसनी असतय की पाच सप्टेंबरला....
पाच सप्टेंबरला फक्त ती अ.... माहितेये हो शिक्षकांना नुसत पेन तेन द्याय लागतय आम्हाला नाही शिक्षक बनवत....
नाही व्हय?
हा....
नाही शिक्षक दिनाच्या वेळेला विद्यार्थ्यांसनी शिक्षक बनायला सांगत्यात गं... म्हणजे सगळ्या शाळेतनी तर तसं आसतय... शिक्षक दिनला शक्यतो तसच असतय.
होय आता जर बनवणार असले ना तर मी जाणार.... शिक्षक बनून...
त्यावेळेला एक साडी तयार मम्मीला करून ठेव म्हणावं कुठली तरी....
होय....
व्हय कनी काय सर्दी झाल्या काय शिंकाल्यास? पाऊस दुपारी जरा पडलेला बघ परत नाहीये म्हणजे हाय... पण कमी आहे जरा....
हा नको ना.... हा....
एवढ लई नाही ग काय म्हणाल्यास मम्मीला?
काय बोला तुम्ही?
पाऊस कमी हे म्हटलं ग हिकड तू मम्मीला काय म्हणाल्यास ते?
हॅलो.... हॅलो....
हा बोलत्यात.....
हा काय लांब गेलतास काय?
नाही लांब गेलो इथंच आहे दिदी न फोन जरा उचलून घे.... घेतली गं म्हणून आवाज कट झाला.
हा...
आस झालं हू....
आणि काय नाही बघा तुमच्याकड काय येणार आता? आता दिवाळीला आल्यावर बिर्याणी लागते बघा.....
प्रत्येक वेळेला तुम्हीच मला एक दिवशी करून घाला सगळेजण मिळून.
चांगली नाही लागणार ओ मामीच्या हाताची ती मामीच्याच हाताची बिर्याणी.
होय काय भाची जरा नवीन नवीन कायतर कायतर पदार्थ शिकाय लागल्या बघूया की कशी करत्या.
हॅलो तुमचा आवाज येईना
होय नव तूच काय काय शिकाय लागल्यास कणी काय इडल्या करतीस आप्पे करतीस आणि काय करतीस म तू काय काय घालत्यास बघूया की करून जरासं.
हा चालत चालतंय घालते की
आ
हा घालते की तुम्हाला
हम्म तू तू करतेल बघूया की जरा कसं लागतंय चवीला मम्मीलाच तेवढं करून घालणार व्हय तू?
होय.
हम्म
विघ्नेश भैय्या आलाय काय तिकडं?
होय तिथं बसल्यात की बाहेर काकी आल्याता
व्हय आवाज यालाय नव्ह का
हम्म ते विघ्नेशला बोलवायला आल्यात नाही
इथं बसल्याल होेय तो तिथं?
हम्म हितचं बसल्या ति आम्ही आसतोय तिघजण मी प्रीती विघ्नेश टाइमपास करायचं.
हा
काल रात